बोल.
म ते म्हट की एक मिनटरबा हो
हा ना ते तिच्या याच्यात राहून गेल.
त वै पणा कोणाशी बोलतील तर का होणा. पूजा बला होव ना पूजा ता शबा छड म ना पूजा ता बते म्ह ना द आजही.
काली मम्मीच्या म बोलण झालं म अशी ते काय बोलत नाही की मी तिच्याशी बोलत नाही ते मले लावील. मी तेच म्हटलं. आता काल लावुन देजो म्हणा रेणुताईले काल लाऊन देजो म्हणा आईले रेणु होता यायशी बोलायले. तर काल रेणुताई लावीण तेव्हा बोलणं होऊन जाईल काल होऊन जातील मग तिचे पाच सहा कॉल मम्मी
हम्म.
मम्मी यांनी मी बोलते आता आता तर झालं बोललं आता पुजा ताईशी लावुन लावुन पुरे कर बर पूजा, पूजा आता बोलणारच नाही पूझ्याचा नवरा येऊन जाई जेवायले घरी.
हा ते तर हाय.
पुज्याचा नवरा येते घरी पूज्याच्या पोराला खायचं असेल.
त्याचे लय झनझट असता. मी मम्मीला बोलली रे तिच्या बहिणी ले सांग ह. तुझ्या बहिणीले आग ऍप म्ह तिच्या्या मायले बहिणीने सांगत तिकड होऊन जातात मग तिझ कॉल म्हटलं ऍप डाउनलोड करायला लावली की ह ऍप बी डाउनलोड झाली नाही की कॉल जातात ना आता तेव भाऊजींच्या ऍप डाउनलोडच होत तरी कॉल जात होते ना.
तिला आता फोन करून सांगा लागेल.
ह
ते एक कॉल तिला मलाच कराव लागल.
मग मी तेच बोलली आता हा पुरा कर आता हा पुरा कर आता मध्ये शांती दे पुरा करून. तिले एक पारा लावून पुरा करून घे.
तिले एक लावून पुरा करती म्हग मी जाती.
मी तेच म्हटलं तिले म्हणजो ठेवजो नको दहा मिनिटापर्यंत नाही तर ते घीन तिले म्हणा हे ऍप आहेन. हा तिले म्हणा हे ऍप आहे ना त्या मम्मीले बहिणीले फोटो पाठव. पण त्यांना करायला लाव. म्हणा तर तू त्यांच्याशी बात करशील ना म्हणा प्रत्येक कॉलवरर दहा दहा मिनिटं बात करून कट करत म्ह हे करजो तरच हे होईल म्हणा त्यांना लावून हे कर म्हणा तर तू बात करू शकशील. मला नाही तर मग कोणाशी करशील म्हणा एवढी बात तू
तीस कॉल येतील म्हणाते. तीस कॉल येतील म्हणा पाच, पाच पहिले पाच पुरे करा मग, पाच पुरे करा मग, पाच पुरे करा असे. करून करून तीस वेळेस कॉल त म्हणा तुझा ते.
मी ते सांगितलं. हुं तिले म्हणा तू आता ते बहिणीला सांगून देत ते करे प्रयत्न सर्व. तू काम होऊन जातात म्हणा मग दुपारी लावून गप्पा छाटजो म्हणा. काऊन की मम्मीच्या माया बोल आता झालं त का लावीन कोणाले. आता मीच कंटाळली. बोलून बोलून माय पोरगा आला की, मया पोरगा घेऊन घेईल आता फोन. एक सारख केव्हाची बोलून राहायली ना मी.
हुम्म
मी ते सोडल.
झाला आता तिचा बी चालू झाला म्हटल्यांवर ते तिच्या याच्यावर बी केल्या जातील ना आता भाऊजींच्या याच्यांवरून फोन
ते भाऊजी तर काय खराय व ज्याच्या हचार पाहिजे त्याच्या ह्याच्यावर नाही जे ज्याच्यावर नाही पाहिजे त्याच्या याच्यावर काम डोक्या ला ताप हं हं मीळते गॅस मी तेच म्हटलं. ज्याच्यायाच्यावर पाहिजे त्याच्या याच्यावर लखनाच्या ह्याच्यात करून घे, पण लखण्या बोलतच नाही तर मग काय फायदा. लाखाण्याला म्हणा चालू करून दु चालू करून ठेवून द्यायचं म्हणा दुकानावरच हं काॅल पुरा होत तेनंतरच हे बी पुर होते. हा मैलो न्या आवाजात जाई ना. मग आवाज जात जात की त्याचा हे करा ते करा असं करा तसं करा आवाज जाणार नाही हुम्म नीं लखण्या लयी भारी आहे आपला.
युवीच्या नादी लागेल होत्या आमच्यावर वेळी सकाळी हा फोन चालू करून, फोन चालू करून
युवी तर कलाक पर्यंत बोलते त युवी तर अदांज नाही मला.
नाही म घवी तर एक तर सुनील काका भेटले माहिजे घ्युवीले मग तर झालंच सुनील काका ज्यादा सुट्टी असेल रविवारी सुनील काका म्हणे ज्याञ रा दादाच्या फोन वर लावा आणि युबीशी बाते करत बसा.
ह
सुनील काका च्या आपने आप दहा ह कॉल पुरे होऊन जातिल मग. तर दिवसात दहा पंधरा काॅल पुरे होऊन जातील. चांगल्या गोष्टी चालताय
रंगतात त्यांच्या दोघांच्या गोष्टी.
हा हे गाडी पाहिजे ते गाडी पाहिजे तमक पाहिजे टमक पाहिजे पाणी गाड़ी पाहिजे. चार्जिंगवाली पाहिजे अ सुरतले भेटते, बडोद्याला भेटते अहमदाबादले भेटते का? अहमदाबादमध्येध्ये नाही का? नाशिकमध्येध्ये नाही का एरोप्लेन पाहिजे काय काय अलग अलगच चालते माहीत त्याच नाटक आणी ह्याचं अलग चालते आमच्या बाईक भेटते ना आमच्याकडं उडता माणूस आहे उडतं गं बघा हे आहे
मी जेे अलग काय बोलताय, तो अलग काय बोलते आणि मग आपण बोलाता ह असता तिकडे काय टाइमपास करता तुम्ही त्याच्या सोबत तेच समजत नाही. तो भी मस्त सुनील काका हाय का? मग दया ना सुनील काका असतील तर ह ते नेमका आका आहे का? म्हणजे आम सुनिल काकाची सुई ची चांगलीच जोडी रमते मग
अभ्यास किती शिकवता म्हणते ते शाळेत आता जीवावर येते म्हणते अभ्यास
आता तूच तर मने त्या दिवशी मावशीला म्हणत होता म्हणा, लग्नाला यायच म्हटलं मावशी नत की आता आम्ही चौथ्या वर्गात गेलो, अभ्यास केवढा असते, थोडी येण होणार आहे, मग आ आता, आता, आता कर म्हणा मग
किती मोठा अभ्यास देऊन देतेन ते, एवढा मोठा अभ्यास करायचा जिवारी येते ते
हो
मस! आता मग काय करणार म्हतलं, आता वरच्या वर्गात गेल्यावर अभ्यास तसाच राहणार ए
ते त आहेच.
मतलब तु त घरी त काहीच अभ्यास करून नाही राहिला.
सारख काम आहे तेच म्ह झा म आूसारखं काम आहेऽऽ जेव्हा झोपायचं तेव्हा झोप नाही येत आणि कामाला बसल कि जांभोळ्या येतात, आणि आपण आडव झालं झोपायसाठी की झोप नाहीयेत
हा नाही त काय?
मला त आले की मी त होऊन जाते आडवी.
मी तेच तर म्हणून राहिले की आडव, पडलं की झोप नाहीे ऐत, काही ना काही हे असते, अव आपण आता ब शेल हे आडवा पडले की कोण ना कोणी चालू होऊन जाते काही ना काही काही ना
मे आता मी तेच म्हणलं आता, हे होऊन राहिल आता आडवी बी नाही पडीन त तो ये ऊन जाईन माया नवाब मोठा तो आला की तो चालु होऊन जाते, बावल्या ठिऊन. आता त्याले म्हटलं ना कि राधा मावशी ल पैसे आले तर तर आता तो पायतवर कसा जीव खायील
हा! म्हणजे समजा त्याला माहित पडलं न राधा मावशील पैसे आले की तो अजून जीऊ खायी ल तुवा
मला काहुन नाही आलंय असं हां तेच म्हणत होते मी तो म्हनीन माला येतीन तेव्हा तुला देऊन देईन आता तु माला टाकून
हा हा मग मी तेच म्हणलं चालतू एक कामाची थोडी हेल्प केली तिकून भेटले ना चाल तू मले टाकून दे म आ तुझ्या काही काम नसेल सध्या, मले वापराला टाकून दे मग मी वापरू न हां मी वापरून घेतो, मले वापरायला टाक, मज जवळ वापरायले नाही असं मग माये आले तर पाऊ आपण, पाऊ आपण मावशी आपण आले तर माझे काहीच हूं! चांगला असा म्हणेल त मावशी चाल मले टाकून दे बर ते पैसे
त्याला म्हणा लागेन तु न दहादा, कॉल के दहादा मिनिटं बोलला का, तरच तुले पैसे येतीलं असं सा सांगालाय
हाव काय यार मावशी दीमाग खराब नको करू म्हनेन आता, आ हो ना.
त्याला तेच सांगयला लागिन तु दहा, दहा मिन ट पूर्ण केले का तुन, तरच तुला पैसे येतील, नाही तर मग बस दोन, तीनशे रुपये घेऊन म्हनीन शांत
तेवढे भी त येऊ दे म्हणे, मग दुसरा कोल टास आला तेव्हा पुरा करेल म्हणे मी, असा म्हणेन तो अ असा नी तो केवढे बी आले य त काय कामाचेच आहे त्याच्या ते त्याले काय वापराले. खूप त्याचे भेटून नाही ना येत
नाही ना नाही तर दुसरा टास्क टाकला असता मी पण याचे पैसेच नाही आले ना तुम्हाला अजून. नाहीतर दुसऱ्या टास्ची लिंक टाकली असती मी पण मग येकाचीच पैसे आले नाही अजून मग दुसर कस काय टाकशीन
आता तो आल्यावर खोलीन सर्व माहित पडीन तेव्हा माहीत पडीन काय न काही नाही.
हम्म!
नाही येत अजून लगेच नाही येत ते आठ एक दिवस लागतात त्याला पण यायला.
हो ना.
मी ते समलो तो काही नंबर टाकीेन तेव्हा मेसेज काही इन तेव्हा माहीत पडीन.
हम्म.
तेच म्हणल आता तो आल्यावर सांगेन तर तो करीन रिकामे धंदे. लावी नसतो तुले फोन. त्याला नाही कायी माहित पडलं त. मग तू सांग त्यास कोण आहे तर त्याले ती काउन नाही आली म्हणून. असा म्हणेल तो.
त्याला म्हणेन तुन टासच कंप्लीट नाही करेल तुला कायल पैसे पाहिजे म्हणेन.
ह तू टाकून दे म्हणे तू याचा टाकून दे म्हणे कुणाला वापरले म्हणे पैसे पहिलेले बी हातामध्ये टाकून दे म्हणे. आता म्हनेन तो की बदमास आहे तो लय बदमास झालाय.
मागच्या टास्कचे तर मला पण पैसे आले आई ला ही आले फक्त यानलाच नाही आले यानला फक्त बासट ते पासट रुपयेच आले होते यांच्या येच्यावर. यांनला नवते आले पूर्ण पैसे मला आणि साईला आले होते म साईलाही तीन एकशे रुपये आले होते. मला आले होते सातशे रुपये.
हम्मम.
हम् कारण हे असे टास्क होता ना बोलायचाच होता ना. पण मग त्याच्यात पण काय होत होत कधी
अ चाल हा झाला आपलं पुरं आता वर झाले एक मिनिट वापस चल आता लाव तुला वयसूले लावून सांग आता.
हा चालेल चालेल
चालेल ठीकये
हा.